ह ह हॅलो,
हा बोला.
आमच्या इकडे कसं पद्धत आहे दिवाळीला,, अ, घरातली लक्ष्मी पूजा झाल्याशिवाय माहेरला जाऊन देत नाही,, त घरातल्या लक्स लक्ष्मी पूजेला लक्ष्मी घरातन जायचं नाही असं म्हणतात,, मग लक्ष्मीपूजा झाली की लगेच दुसऱ्या दुसऱ्या दिवशी आम्ही जातोय.
हा हा असल तस.
मग दुसऱ्या दिवशी पाडवा असतोय पाडव्या दिवशी ओवाळायचं नवऱ्याला, आणि मग यायचं मग पाडवा झाला की दुसऱ्या दिवशी लगेच भाऊबीज असते मग येऊन तिथे येऊन एक दिवस राहून भावाला ओवाळून राहू वाटलं राहायचं नाही तर मग जायचं आणि मग मी इथं राहत त इथं राहून नंतर आमच्या मामाच्या गावाला जाऊन तिथं मावस भावानांओळते असं करत. मग रक्षाबंधनला काय भाऊ तिकडे येतो. हा हा भाऊ येतोय तिकडं ते मावस भाऊ पण येतात मग एक भाऊ काय ओवळून घेत नाही आमचं काका वारलं होतं नाही रक्षाबंधनच्या टायमाला.
हा हा.
भाऊ ओवाळून घेत नाही फक्त मोठा भाऊ तेवढ ओवाळून घेतोय छोटा घेत नाही तो छोटा भाव घेत नाही मग मोठा भाऊ हितला भाऊ नंतर काकींची दोन मुलं असं चौघजण.
हा हा.
हम.
आमच्यात हम्म. आम्ही नाही रक्षाबंधनच्या आदल्या दिवशी जातोय मिरहून एक दिवस मग त्या दिवशी येतोय खरं कारण हे नी अन जायचं असेत ना ताईंच्या कड
हा हा.
नाही तर ताई तर येत ते त्या दिवशी
येत्यात हा हा.
म आस होतय.
हा हा.
हम्म मंग. आईची ओटी भरलीसा.
आईची ओटी अं म्हणजे मध्ये मी आलतो सुट्टी ला उन्हाळ्यात तेव्हा मी साड्या घेऊन दिल त्या.
हा.
मग दिऊ, दिलत्या मग कॉपी कलरची काकी न घेतल्या असं नको म्हणाल्यात काकी त्या, मग म्हटलं आज जाऊन अनुया म्हटलं दुसरी राहू दे ती.
हा हा, मग माहेरला जाणार हा भरायला?
माहेरातच ये.
हा हा.
आलोय काल.
माहेरातचयसावे तुम्ही्या? हा मग काय चैनीच आता.
हा हा निवांतय.
निवांत असना.
त्यामुळे जरा मुलग्याला घ्यायला कोण नाही हो तिथं कसं, मी बाहेर जाऊन बसली की ह्याला कोण पण घेत होत, कुणाजवळ पण थांबत होता. इथं कस आता काकी कामाला गेल्यात, काका बाहेर गेल्यात आणि भाऊतेन शाळेला बाहेर आहेत ना त्याच्यामुळं कोण नाय ह्याच्या जवळ, आता झोप वर करून घ्यायचं म्हंटलं आता. कारण कोण ना कोण
कालच कार पण केले दोनाहीला भेटा
आल्यात व्हय, हा हा चालतय की ते पण पूर्ण करायचं, ते पण पूर्ण करायचं.
हम खरप
हम, होतेय होतेय, बी पॉझिटिव्ह
हम पॉसिटीव्ह होते. हम् काय ना व निवांतय, मग जेवण वगैर आवरलं. जेवण लव आणलं होतं, तेव तुमचं काय जेवण केलंत मग मम्मी स्पेशल?
आ आज व आज धपाट्या केल्यात भाकरी यांनी केल्या तर आईनं चपात्या केल्यात आणि बटाट्या आमटी केल्या, मुगा ची उसळ केल्या, दही, दूध ते हाय. ते हे विचारायच होतं ओ, जवसाची चटणी कशी करताय तुम्ही?
अम जवस म्हणजे ते काळे तिळकुट ना?
हा कारळ वेगळं आणि जवस वेगळं.
जवस म्हणजे काय म्हणतासा तुम्ही?
ते कारळ्यावानीच असतय.
हम्म.
अं असं ते असं अस ते बघा त्याला भाजत्यात आणि भाजून त्यात कूट घालून, त्यात हा हा ज त्या होय हो.
तेच कि त्याला एकदम बारीक गॅस वरण आणी चटणी, मीठ
हां.
आणि कोण मसाला घालतोय, गरम मसाला?
हां.
असं आणि हा मिक्सरला बारीक करत्यात.
हां.
म्हणजे मी पण कधी केलेलं नाही सोडा ते, आमची आई केलेल्या, आमच्या इथं पण कधी कोण खाईत नाही ते.
खात नाहीत, अहो ते दह्यातन लई छान लागते ती चटणी.
होय आय मला पण ऐकून माहित आहे ती, आई आमची करते तिला आवडते.
हा हा परवा पावशर आणले ना ते मग
हम्म.
ते आता मी इकडें आलो माहेरला, आता गेल्यावर करायचं तर आत्ती करून ठेवतील मग.
हा ते कसं गार असला ना आपला अ हे जा कशाचा पण गारव्याला तेजी शेंगदाणे चीया चटणी लोणच
आमच्या इकडं फुटाण्याची पण चटणी करत्यात
हा आमच्या इकडे बी करत्यात फुटाण्याची हम्म चटण्या बऱ्याच प्रकारच्या करत्यात
होय होय फुटाण्याची शेंगदाण्याची जवसाची कारळाची खोबऱ्याची जवस मध्येच कारळ जरा महाग असतयं जवस आहे ना पंचवीस रुपयेला का वाटायचं अठ्ठावीस रुपयेला पावशेर आहे आणि कारळ पंचेचाळीस रुपयेला पावशेर आहे हम्म मग ते आता जरा हा ते मुलगा आता जरा जरा चपाती गरम गरम खायला लागलाय मग जरा बा करायची म्हणलं चपातीला लावून खाल्ला तर खाल्ला आता शाळा चालू होत्या डब्यात जरा माकून दिला तर खाल्ला तर खाल्ला नई
होय तर काय बरं पडते हो ते हम्म
हम्म ते आणून ठेवलंय गुलाबजामुन तेवढं केलं आणलेलं छान झालंत गुलाबजामुन
हा हा मग ते मात्र हुईत नाही का ओ
नाही नाही मात्र होत नाही ते ते पाकत असतय न्हाई गोड पाकत खराब होत नाही ते मग मी डब्यात भरून आणलंय इकडं निम्म मग इकडंच आणलंय निम्म तिथं ठेवलय आता ह्यो इथं म्हणल खायला येताना घेऊन आलोय मग
हा हा आता किती दिवस राहणार
आता राहायचं दोन तीन दिवस
हा तर काय गेल्यासारखं सुट्ट्या चालू आहेत की काय
नाही नाही शाळा चालू आहे
मग सुट्टी घेतलीसा काय हा हा आमच्या पोरांची पण आता शाळा चालू होणार
पंधरा तारखेला
पंधरा तारखेला आता पहिलीला एकटं दुसरीला एकटं
हा
हम्म
मग आणि काय
कुठं फिरायला
कुठं नाही बघा आता बघायचं कालच येत ना नाष ष्टा तेन करून आलोय जरा डोसा तेन खाऊन आलोय आणि इथं आल्यावर कसं कि आमच्या सगळं गरम गरम घरी करत्यात पाणी आता संध्याकाळीच पाणीपुरी करूया म्हणल्यात आता सका ळी धपाटघ केल्यात
हम्म
अ सगळी त्यांनी घरी बनवत्यात त्यामुळे असं बाहेर खायची इच्छाच होत नाही हा त्यांनी घरी सगळं बनवून देत्यात
हम्म हम्म
अ पावभाजी म्हणा आता डोश्याला पण जरा भिजत घालायचं तांदूळ नीट करून भिजत घाल म्हटल्या होत्या मग डोसा करायचा इडली आम्ही तांदळची करतोय
हम्म
तांदूळ भिजत घालायचं अ मी कसं करतोय पाच वाटी तांदूळ त्याला एक वाटी मूग अ एक वाटी ती उडीद डाळ घालतोय
हम्म हम्म
आणि बारीक करताना अस पूर्ण पीठ करायचं ते जरा मोठ मोठं असं गर्बगर्ब करायचं. म्हणजे लई पण गरब नाही आणि लई पण असं पीठ नाही हा मीडियम
हम्म हम्म
आणि आज सकाळी भिसत घातला की संध्याकाळी बारीक करायच आणि दुसऱ्या दिवशी करायच्या टायमाला त्यात फक्त ओवा ओ ओवा नाय ह्य सोडा आणि मीठ घालायचं
हम
आणि ते हे करायचं लावायचं आपल्या हेज्यात इडलीच्या भांड्यात खाली जरा लिंबू चिरून टाकायचं ते काळं पडतय म्हणून भांड आणि करायचं आम्ही इडली रवा आणूनन केलता ते ना खरं परफेक्ट झालं नाही त्यात काय खराब झालं का काय झालं काय माहीत कळालं नाय
हम्
आम्ही तांदळाचच जास्त करतोय
करताय काय
हम्म इडली डोसा त्यांनच करतोय जास्त
हा हा
आप अप्पे तेवढं मग रव्याचं करतोय
हा हा
तुम्ही कशाच करताय आप्पे
आपे आम्ही रव्याच पण करतोय तांदळा
हा तांदळाचं कसं करताय मग
तांदळाचा तांदूळ भिजत घालतय पाच सात तास आणि त्यास म उडदाची डाळ
हा
पण विजत घलतोय थोडी
हा
आणि मेथी पण घालतोय जरा चवीत या मेथीना
हा चवत्या
हा आणि मग ते संध्याकाळी वाटून ठेवतोय आणि त्यात ते इनो ची पूडी मीठ लागलच घालतय
इनो घालतय का सोडा घालत नाही
नाही इनो घालतय
हा हा
आणि झाकण ठवतय दुसऱ्या दिवशीपर्यंत ते उमलतंय चांगलं आणि मग ख त्याच्यात मग दुसरं काही खालीत नाही कांदा वगैरे हायसच करतोय तांदळाचा आणि गरेच केलं तर मग त्या कांदा टमॅटो खरडा
हा हा
अ ह्यात नाही चांगलं लागेल तांदळा्याच्या ह्याच्या्यात ते म ऊ चांगलं लागत हम्म या सग चटणी असली की चवच मग वेगळी
लागत हा आता काकी पण म्हणल्यात डोसकर म्हणल्यात तू माझं मी चटणी करतो चटणी सांबर त्यानी ते भोपळ्याच सांबर करतात भोपळा अस नाही आपला दुधी भोपळा ते टोमॅटो ते सगळं घालून करत त्याने म्हणजे सेम ते हॉटेलमध्ये सांबर असते ना तस
हा हा
अ तसं सांबर करत काल बघा सत्तर रुपये डोसा
हो
हम्
होय तर नाही डोशाचा दरच आहे ना...
हा भूक लावली ती खाऊया म्हंटलं डोसा तेवढा खाल्ला.... समोसा पार्सल घेऊन आलो समोसा बारा रुपयेला एक...
बारा रुपयेला एक...
हा आणि रगडापुरी चाळीस रुपये रगडापुरीला ते अजून ते पेटायचं होतं त्यांचं हे... कोळस...
हम्म...
म्हणून असं समोसाच घेऊन आलो...
हा हा आमच्या इथ... हे नाही सोडा म्हणजे असं पाणीपुरी हे कणी तीस तीस रुपये....
हा हा म्हणजे फिक्स रेट आहे काय? मग आमच्या इथे चाळीस रुपये पन्नास रुपये हाफ ला चाळीस फुल ला पन्नास....
हां....
आणि वडापाव वीस रुपये आता परवाच आम्ही बाजार आणायला गेलतो त्यावेळी मग... ह
हम्म...
ते भेळ खायला गेलतो भेळ बंद होत चायनीज खायला गेलो चायनीज पण बंद होत... मग त्यामुळ वडापावच एक खाला वीस रुपयेला एक वडापाव...
हा...
आणि लस्सी पंचवीस रुपये... हाय हेच आहे हेच पॅकेट लस्सीच तर वीस रुपय त्यावर रेट आहे... आणि फक्त फोडून जरी ग्लासमध्ये वतून दिल्या त्यां आणि पंचवीस रुपये घेतले...
काय करायचं सांगा?
बघा किती महाग....
नाही माणसानी दरज...
आपण जरा चौकशी करतोय ना बाहेर गेल्यावर बायकात माणसांच कस... हा अस दे जाऊ दे अस करत हा घे हा.... मला लस्सी आवडत ना आणि चलते पू...
हा....